काय म्हणतो विघ्नेश बाबा कसा आहे बरा आहेस ना
आहे की बघा तू कुठे आहे दोन दिवस गायब आहेस
अरे सध्या शेती करायची होती म बाबा म्हणायला ये जरा दोन दिवस
कुठे गेल तस काल
काल गेलेलो होतो प्रथमेशच्या गावी प्र प्रथमेशनी पण बोलवलं होत सगळ्यांना आम्हाला जरा थोडं शेती करायला या आणि
मला बोोलला मला बोलावला असतील तर मी आलो असतो
हा अर ते प्रथमेशच प्लॅनिंग केलेलं होतं रे
काय काय झालंत मग प्रथमेश हो इकडेच होतो मी
हा प्रथमेश मला पण काय बोलला नाही ते आम्हाला डायरेक्ट बोल ना मग मी नाही नाही गावावरनच डायरेक्ट आलो तिकडे हा हा मग आम्ही गेलो. आता आम्ही बाईक वरन गेलो मला तिथे पुढे मंथन घ्यायला आला. कोळप्यात आणि मग गेलो मग तो रस्ता दाखवला होता प्रथमेश त्या गाव चा तो पुढे चालतोय आम्ही मागण मागण चालतोय त्याचा रस्ता काय संप तच नव्हता जंगला जंगलातन मधंन कुठ ना कुठं नेत नेत होता चिखलातन हो त्याच्या आतमध्ये पूर्ण जंगलात घर आहे हा मंथन म्हणतो हा मोगली आहे. एवढ्या आतमध्ये राहतो तो हो त्या एवढ्या आतमध्ये पूर्ण सगळी झाडा झुडपात मग का आणि आणि त्या व पाऊसाचा कहर झाला पाऊस पण मोठ्या मोठ्यान इ नाही आला पाठ सोडत नव्हता आ जे मोठ्याने पाडाया लागला ते सगळे भिजलेलो आम्ही सात आठ जण होतो आम्ही ईशान पार्थ गाडी पार्थ बाणे मंथन अस हा मग सगळे पहिले बसलेलो थोडा वेळ गप्पा मारत होतो ह्याच्या घरी
हा भात लावलस का नाहीस तू
हा मी लावलं जरा जरास मी ते भारे उचलून नेयाचं काम केलं हा सुरुवातीला एक मला कॉल आलेला रे तो ऑल इम्पॉर्टंट होता मग तो मला बोलणं आवश्यकच होतं. एक नंबर
एक नंबर चालतंय असे किती नंबर आहेत.
अशे दोन तीन आहेत. सगळ्यांना सांभाळून ठेवाव लागत रे का तेच काम कराव लागत मग काय तर त्यानंतर मग जेवायला घेतलेलं
हा हा मग पार्टी जोराच काय
हो तर त्याच्या मम्मीने खूप भाकऱ्या बिकऱ्या बनविलेल्या भा तर बित सगळं आणि चिकन हा सगळ्यांसाठी मेन म्हणजे भाकऱ्या भाजलेल्या होत्या. काय म्हणतो
मग मला नसत चालल
हो अरे हा तू शाकाहारी ना नाही पण प्रथेमश आता शाकाहारी खातो. आणि आम्हाला चिकन दिलेल शाकाहारी दिला असत तो एक हा एखादा दिवस होता वाटत कुठला तरी त्यामुळे तो काल शाकाहारी खात होता. त्यामुळे आणि मग थोडा वेळ जरासं जिरवलेलं आणि मग लगेच पाऊस गेलाय तसं बघून आम्ही भात लावायला गेलेलो आणि हे बसलेले सगळे भात लावायला तेवढ्यात मला कॉल आला. मी तिकडे कॉलवर बोलतोय आणि हे मला चिखल फेकतायेत हो मी तिकडे कॉलवर बोलतोय आणि हे मागन चिखलाचे गोळे मारतायेत मला
रंगून टाकला आणि मला पूर्ण अरे त्या नादात फोन पण पडला. ला
हा तू फोन फेकून मारायचास मग
हा मग आहे ते काय कॉलवर बोलायला सुरू केलं नसत हा मग मग आम्ही सुरुवात केली मंथन आणि मी म भाार उचलून द्याय काम केलं ते काढत होते ते भात हा बात बघा पहिलं सुरुवातीला ना सुरुवातीला ना आपली मळी असते तिला पूर्णपणे ना नांगरून घ्यायचं असत पूर्ण त्याची मात ती माती पूर्ण झाली पाहिजे आणि त्यानंतर त्यात ना ख पहिलं ना आपलं जे भाताचं ते पीक येण्यासाठी ना आपल्याला पहिलं लावाय लागतं होला तरवा त्याला तरवा भजणे म्हणतात तो तरवा लावा लागतो त्यासाठी खूप पाणी त्याच्यासाठी पाऊस हा गरजेचा असतो पाऊस खूप पडला पाहिजे तो एक पंधरा वीस दिवस हा खूप पाणी लागत त्याच्यासाठी सर्वासाठी पण मग तो तरमा तरवा पंधरा वीस दिवसात म येतो चांगला आपल्या ढोपराच्या उंची एवढा झाला
हा म्हणजे एक दोन तीन दोन तीन फुटाच्या ह्याच्यावरती सगळं असं लावत ना ते तरू लावल्यासारखं
कि मग तो काढत घ्यायचा आणि तो दुसऱ्या तो ज्या मळीत लावला त्या मळीतून काढून दुस हा त्यामुळे इथून काढून दुसऱ्या मळीत जाऊन तो लावायचा मग ते लावण्या अगोदर पहिला चिखल केला जातो.
हा हा हा.
पूर्ण जो जे आता मा आपण नांगरलेली मळी आहे ना ती तिथं पूर्ण जी म्हणजे आता मातीची काय काय गोले असतात ढेकळ असतात. त्यामुळे तो चि हा त्यात चिखल केला जातं पूर्ण आणि त्या चिखल्यामध्ये नंतर म भात लावलं जातं.
ते रोटर वगैरे काहीतरी फिरवतानी
हा ट्रॅक्टर असतो पॉवर ट्रेलर तो. मोठा असतो आणि छोटा सुद्धा असतो म्हणजे आता सोई स्कर म्हणून सोईस्करअ म्हणून तो छोटा दिलेला आहे म्हणे जास्त हाताना त्रास पण नको म्हणून त्यामुळे आलो
एक मिनिट थांब चाल त ते एक मिनट चाल अस
त जो ट्रॅक्टर दिला ट्रॅक्टर दिलेला असतो ना तो
चा तु दिसलत घेतलं ठीक आहे
जोत हा हॅलो
हा बोल की
हा मग जो आता आता जुनी माणसं कशी जोत चालवायची बैलांच आणि त्यामुळे त्यास त्या मोठ मोठ्या मोठ्या मळ्या असायच्या त्यामुळे ते कस वेळ लागायचा पण आता ट्रॅक सोयचं काम होतं. लवकर लवकर सगळं नांगरून होतं चिखल करून होतो. आणि त्यानंतर म भात लावाय घेतलेल. मग ते जे आपण तर्वे काढून आणलेले असतात. ना ते दोन दोन दोन दोन दोन दोन असे लावत जायच एका एका लाईनीत आसं त्याच्या आणि प्रतमेच्या घरी त मेशच्या घरी सुद्धा ते त्याच्या गावातले माणस त्याची मदत करणारे होते म्हण ते एक मळी पाच पाच मिनिटात करून झाली अशा पाच पाच माळ्या असे लगेच अर्ध्या तासात करून टाकल्या त्यानी. जेवढी जेवढी जास्त हा जेवढी जास्त मदत करणारे असतील ना तेवढ त. हो दिवसभर माझ्या पावसात भिजतोय मजा करतोय चिकलातन.
हां.
आणि मग काय नंतरला म्हण होय अच्या हो दोन तीन जण आधारित पडलेत एकदा चिखलात घेऊन
होय.
आरे हा थोडे सवय आहे म्हणून आम्हाला काय जमत. मंथन मंथन का हा तुमच्या इथे काय असतं.
आमच्या इकडे पाऊस एक एखादा पाऊस पडला ना तीत आस रांग सपाठ करून घेतात पूर्ण त्यानंतर नांगरेणीन आपलं भात पेरायचं. पेरणी पद्धत असताना म ते भात घेेतानाच तीन महिन्याच कवे दिवस चौऱ्याण्णव दिवस एकशे वीस दिवस आ सं घेत्यात. ते डायरेक्ट दाने पेरायचे. आणि मग डायरेक्ट त्यानंतर दसरा दिवाळीच्या दरम्यान काढायचे.
बरोबर हा.
आसं असस्ते.
हम्म इकडे तर थोडी इकडे तशी पद्धत नाही इकडे तर थोडी मोठी पद्धत आहे पण भात परफेक्ट एकदम हे भेटत
हा हा.
हम्म त्यामुळे थोडी मेहनत आहे पण त्याचं फळ पण चांगलंच भेटत आपल्याला
हो.
हा.
आमच्या इकडं तसं तुमच्या पद्धतीनं थोडी पद्धत म्हणजे थोडी लोकच गाततात
हा थोडी लोक हा इकडे कसं आता बघ इकडे कस गावागावात ना तू दुसऱ्याच्या याला जर मदत कराय गेलास ना तर तो आपल्या याला मदत करायला येणार आहे. हा दृष्टी हा दृष्टकोन बाळगून प्रत्येक जण आपापली कामं दुसऱ्या बरो
होय अना. च्या इकडे घरात न माणस प्रत्येकाचे आहेत जास्त.
मच करा
त्यामुळे काय हे नसते जास्त.
हो ते सो सोपं पडतं तुमचं. पण तुमच्याकडे माझ्या मते मोठा ट्रॅक्टर युज केला जातो ना?
पैला सरी वगैरे पाडायला आस
हा सरी वगे हा. बाकी तुमच्याकडे अजून कुठलं पीक आसतं?
बाकी आमचा भैमुख असतोय ऊस असतोय.
हा उऊसाा तुमचा ऊसा आहे की.
हुश नाही आमचा भैमुख असतो भैमुख आणि भात
मी ऐकय उसासाठी खूप मेहनत लागते करण्यासाठी पाणी पि नाही आणि त्या ड्या लागते.
होय पाणी वगैरे ते झंजत लागत जास्त.
हा त्यातन उत्पन्न येतं का जास्त
मीत तसं
हा हा हा एका मी किती जेवढं लावलं आपण त्याच्या मागे किती येतं. किती एकरमध्येध्ये असं कस. लावलं त्यामध्ये कसं येत.
म्हणजे जे लाव जो ऊस लावतो ते ऊसाच्या व डिपेंड असत ते किती टन नार किती म्हणे कोणता ऊसा आहे.
हा हा बरोबर त्या पण त्यामध्ये पण प्रकार असत का.
नो नंबर शहांशी नंबर शहांशी डबल झिरो. असं तीन चार प्रकार आहेत मसाले पण ती लावणं पद्धत आणि. ते डोळा पद्धतं डोळ लावणे म्हणे रोपं रोपं लावणे तसं पण पद्धताआहे.
ते लावल्यानंतर पूर्ण त्याची निगा राखली पाहिजे ना चांगली प्राण्यांपासून.
होय प्राण्यांच्या पेक्षा ते हच्यापासून हे कराव लागते खत पाणी वगैरे.
खतपाणी हा पाणी माझ्या म मला वाटत जास्त लागल असेल ऊसला
ह पाणी एक आठ दिवसाला लागत.
हा हा. भातचं पण तसच आहे पाऊस पडला पाहिजे त्याला पाणी गेलं. पाणी तेव्हा रोप हा हो पावसातच केलं जातं आपल्याकडे बा बाकी कॉलेज. काय म्हणताय हा. आणि.
बाकी काय म्हणतो.
दोन दिवस काय काय शिकवला नाही.
दोन दिवस शिकवलं की.
युनिट पुढे गेले की काय. मला कोणतरी म्हणलं आज परब सर आलेले शिकवायला.
होय परपसर आलेली नवीन सब्जेक्ट घेतलाय तिने बायोगेम हा बायो केमिस्ट्री घे. त्या त श ग तर संतोष आहे
अरे ते येतं काय शिकवता.
हम्म,
शिकवतात का बरं.
शिकवतात बरं आता आपल्याला थोडंफार असेल सेट करायलाच पाहिजे आता आपलं सेमिस्टर.
हो ते पण सेमिस्टर जवळ आलेले आहेत. सेशनाची तारीख काय बोलले का.
शेषनाची लागेल सोळा तारखे पर्यंत.
हम् हम्म म येतो दोन दिवसात कसं. बघतो.
चालते घे
हा हा बाकी चाललंय ना ठीक मेस वगैरे
मेस वगैरे आहे सगळं चालू
हा हा चालेल मग हा अभ्यास कर.
हय करतो तु पण कर लवकर मी करतो जरा थोड्या वेळात फोन परत.
हा हा चालेल चालेल ठेवू का?
हा चालत बाय बाय